हॅलो.
हा येतो
हॅलो आवाज येतोय का, आवाज येतोय का?
येतो येतोय तुम्हाला येतोय.
हो हो येतो येतोय. हा तर कोणत्या विषयावर बोलायच हा तर म प्रश्नच पडलाय.
हॅलो हा चालेल मग, मगाशी एक विषय एका लेडीजने काढले ना म्हणजे, ते काय सांगत होते आता आपण जे काय म्हणतात ते, आता आपण शिकलोय शिक्षणाचा थोडासा आपण त्या- केला मग, म्हणजे मुलं लहान आहेत तोपर्यंत तिनं पण ती सांगत होते कीणजे त्यांची एक गोष्ट की, तीनं स्वतःच्या मुलांसाठी बरेच वर्ष म्हणजे त्याग केला घरी आवडत नव्हत. किंवा काय असं म्हणजे आता कोण तुम्ही टॅग केला किंवा राहिली म्हणजे. ती जर म्हणते तेव्हापासून सपोर्ट मिळाला असं तर आज म्हणजे माझं पेमेंट वाढलं असतं आता मुलं बारा तेरा वर्षांची झाल्यानंतर तिन जॉइनिंग केलं जॉब करते आता, आहे सिटल पण थोडा त्रास होतो पण, घरचे असे म्हणत नाहीत की म्हणजे आमच्यासाठी घरी राहिली किंवा काय केलं नाह म्हणजे असं म्हणणार आहे का कोण घरचे.
हा बरोबर आहे ती म्हणते की मी माझ्या परिवाराला वेळ दिला म्हणजे सासू सासरे असते. किंवा काही जबाबदारी अस- त्यांच्या घरच्या किंवा मुलांच संगोपन हा मुलांच संगोपन वगैरे असेल. पण ती म्हणत असेल की आता मला म्हणजे कोण म्हणत नाही की तू आमच्यासाठी घरी थांबलीस वगैरे अस म्हणजे तिला अस रिअलाइज होत असेल.
हा रिअलाईज मध्ये कसं होत पश्चात्ताप पण म्हणता ये ना नाही. पण म्हणजे असं कोण म्हणत नाही म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश की आता, तुम्ही शिकून समजा घरी ये. तर म्हणजे तुम्ही घरी असं कोण म्हणणार नाही की तू पण शिकलीस तू घरी राहतेस किंवा तू हा त्याग केलायस नाही ते तुझी जबाबदारी आहे तुझं कर्तव्य आहे म्हणजे असंच म्हटलं जातं ना म्हणजे
हो आपल्या समाजामध्ये हो. आपल्या समाजामध्ये असंच आहे की स्त्रियांनी म्हणजे ती त्यांची जबाबदारी च असं त्यांना वाटतं चूल मुल मुलं बाळ त्यांनी असं स्वतःसाठी काय वैयक्तिक करावं असं एवढं म्हणजे अजून आपला समाज हे नाही विकसित नाही. हा घरचं सगळं करून मग तू स्वतःसाठी वेळ देई
हा किंवा किंवा आणि असं पण ऐकवलं जातंच की म्हणजे तू काय कामवत नाहीस तू काय करतेस घरी तर असते. म्हणजे असा तो- प्रश्न न म्हणजे फारच मोठा आहे की त्यांच असं मत की म्हणजे असं घरी असते हा प्रश्न जर मांडला मग आता समजा उद्या होऊन जाऊन, म्हणजे मला काय झालं किंवा म्हणजे मला वैयक्तिक मी माझ्या शरीराची काळजी घेतली. का ह्या दिवसामध्ये म्हणा म्हणजे मुलांच करताना घरच्यांचं करताना, असं न करता आता जेव्हा जॉब करते तेव्हा थोडंस अवघड जातं. तसा. मुली आपण आपल्या आई वडलांना थोडीफार मदत तेरा आता समजा मुलगी आहे माझी, तीला तिनं थोडीफार मदत मला केलीच पाहिजे. किंवा सजमा नवऱ्यानं म्हणा आता ही पक, पक करते.
आपल्यावरूनच विचार कर ना. आपण काय म्हणतो हे काम झाल्यावर व्यायाम करू किंवा ते काम झाल्यावर एखादा जर आपल्याला छंद असेल तर म्हणजे तो जोपासू की हे काम ते काम असं करत करत आपण स्वतःसाठी वेळच देत ना आपल्या शरीराची काळजीच घेत नाही मग आपलं कुठेतरी बेढं वगैरे होतं मजी व्यायाम वगैरे करत नाही. किंवा मुलं वगैरे झाल्यानंतर शरीराचा शेप आपलं एवढं वैयक्तिक लक्ष देत नाही वो, की आपल्याला कसं वाटतं मुलांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच व्यवस्थित व्हायलाजे पायजे पुढे शिक्षणाचं किंवा मिस्टरांच जाॅबला वरच डबा. हां बोला की.
अ म्हणजे आता आपण पु तर कराय इल म्हजे आता समजा आता हॅलो, येतोय आवाज?
हा, हा येतोय, येतोय बोला की. हा हो येतोय आवाज बोला की.
आपण आता विचार करा की आपण आपल्या शरीराची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली की नाय? म्हणजे समजा पौष्टिक खाणं असेल कितपत खाल्लं आपण. म्हणजे असा जर विचार केला तर कॅल्शियम खाणं असेल म्हणा किंवा कोणतं पौष्टिक खाणं असेल हे कोणतंही आपल्या शरीराला मिळालेलं नाय, पण जेंव्हा आता आपलं शरीर जेंव्हा आपल्याला ते अ हॅलो.
आवाज ब्रेक होतोय बग.
येतोय तुमचा येतोय माझाच का असा होतोय?
हो, जरा ब्रेक, ब्रेक होतोय असा.
हां, जेंव्हा आता आत्ता हया सिच्युएशन मध्ये किंवा या स्टेजला आपण जेंव्हा विचार करतोय तेंव्हा आपल्या लक्षात येते कि ह्याच ह्या गोष्टींमुळं म्हजे आता आपलं शरीर आपल्याला लगेच देतं ना.
साध आपण सारख्या आजारी पडतो आणि आपल्या शरीराच्या सारख्या तक्रारी वाढत आहेत. कारण आपण लक्षच दिलं नाहीये किंवा आपण डिलेवारी मध्ये वगैरे असं आराम वगैरे असं केला नाहीये. आपण लगेच उठून अशी काम वगैरे केलेत हे ते. त्यामुळे आता कसं उतरत्या वयामध्ये त्याचा त्रास होतो डोकं वगैरे दु कड म्हणा कांजाम म्हण किंवा गार पाण्यामध्ये हात घातल्यामुळे आता कसे हात वगैरे असे वाय येते वाकडे होतात वो. त्रास होतो म्हणजे आपण तेंव्हा तेव्हा कसं होतं आपली तशी म्हणजे कंडिशन नव्हती म्हणजे आपल्या घरचे कोणी करणारे नव्हते. किंवा ते सगळं उठून आपल्यालाच कराय लागलं मुलांच. जबाबदारी वगैरे हे ते त्याचा आता त्रास होतोय. पण जोपर्यंत शरीरामध्ये ताकद असते ना वय असतं ना आपलं तोपर्यंत काही वाटत नाही. आणि जेंव्हा आता वय वाढत जाईल ना तस तसे त्रास होत जातात.
आता आपण तसं म्हणतोय की नाही त्या आमच्या मजी मोठ्या सासु आहेत त्या तर म्हणतात काय? गजगेयाच्या बिया वगैरे असतात का नाय त्या त्यांनी खाल्लेत म्हजे कधी डीलेवारीच्या काळामध्ये. म्हजी त्या म्हटलं की आम्हाला पण शेतातली कामं करावे लागायचे आता तुम्हीच असं काही वेगळं कर कपडे भांडी याच्या व्यतिरिक्त काय करता पण म्हजे ती कामं करून सुद्धा आम्ही आज फिट आहे कारण का तर म्हणजे आम्ही त्या काळात शरिराची काळजी घेतली. खाणं पिणं ते आपण म्हणतो ते पायाचे सूप वगैरे असतं बोकडाच्या म्हणजे नुस तस नॉन वेज खाणा म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी त्या तंतोतंत पाळलेत म्हणजे इतक्या वयस्कर होऊन सुद्धा आता आमच्या सासूबाई, म्हणजे इतक्या व्यवस्थित काय ठणठणीत. आज त्यांचा एच बी चौदा पॉईंट नऊ आहे.
त्यांनी काळजी घेतली ओ पहिले खाणं कसं हो तं, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं होतं, आजकाल सगळं संकरित आलेयं रासायनिक खताच जास्तीत- जास्त त वापर त्यामुळे सगळं आता नकली झालंय म्हणजे आपण जे खातोय, त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला प्रोटीन- विटॅमिन कॅल्शियम मिळतंय का? आसा प्रॉब्लेम झालाय ना पहिलं कसं सगळं देशी सेंद्रिय होतं ना त्यामुळे त्याचा शरीरावर लगेच म्हणजे असा परिणाम वगैरे व्हायचा, आणि आता आपण कितीही खाल्लं वगैरे तरी म्हणजे त्याचा विपरीत परिणाम होतोय, असं शरीरावर वगैरे. कारण आपल्या शरीरात सगळं केमिकल वगैरे जातेय, हवामान शुद्ध नाहीये.
हा. नाही आता आपण तो पण विचार केला, तर नाही ह्यात सुद्धा आता शेंगदाणं गुळ म्हणा किंवा असं ते आता आपण म्हणजे फवल्या वेळात दुसरं फरसाण वगैरे खाण्यापेक्षा किंवा चहा बिस्किट खाण्यापेक्षा, ते तसलं काहीतरी खाल्लं तरी पण अजून तसं म्हणजे होऊ शकतं की, पण आपण ती शरीराला सवय लावली पाहिजे. थोडस त्यातनं पण कुठून पौष्टिक मिळेल का? हा.
ती म्हणजे चोवीस तासातली कमीत- कमी एक तास तरी द्यायला पाहिजे आपल्या शरीरासाठी. खाण्या-पिण्यात पण लक्ष द्यायला पाहिजे, आपण सकाळी उठलो किती टायमिंग वर नाष्टा वैगेरे करतो, हे काम झाल्यावर करू ते काम झाल्यावर आपल्या वेळेनुसार जेवणं नाष्टा अस असतं का? सर्वाच्या वेळा पाळतो. व्यवस्थित पण आपण स्वतःसाठी म्हणजे, असं म्हणजे चालढकलं करतो. आणि बरोबर आहे जेव्हा म्हणजे आपली वेळं निघुन गेलेली असते ना, तेव्हा आपल्याला कोण
हा,
विचारणार नाही की तू माझ्यासाठी हे केलंस ते केलंस, नाही ते तुझं कर्तव्यचं होतं, आजकालची मुलं पण अशीच म्हणतात.
ते सरळं म्हणतात की मग तुझी काळजी घ्यायला कुणी अडवलं होतं का? तुझ्या स्वयंपाकघरात दुसरं कोणी येत होतं का? म्हणजे हे शब्द प्रत प्रत्येकाला आजकाल ऐकायला मिळतात, की म्हणजे तुझं स्वयंपाकघर होतं तुझं तू हातांन करून खाऊ शकतं होतीस तुझं तू, दूध नव्हतं का? ते म्हणजे काय फळं नव्हती का? म्हणजे ते तू खाल्लं नाहीस म्हणजे हे आपली पण चूक आहे की आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं नाही.
हा हाच मेन प्रॉब्लेम ये, आपल्या स्त्रियांचा हाच एक प्रॉब्लेम आहे की, आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि जेव्हा लक्ष देतो ना तेव्हा म्हणजे वेळ निघून गेलेले असते, ओ की खाऊ शकत नाही ते पदार्थ. म्हणजे शरीराच्या एवढे तक्रारी वगैरे वाढलेल्या असतात, कि ते पदार्थ आपल्याला परत खाता येत नाही असं पण झालंय माझ्या बाबतीत, आत्ता मला काय, म्हणजे तेव्हा मला खायची इच्छा होती, पण तेव्हा वेळं नव्हंता किंवा भेटतं नव्हते काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणजे आसं आस तच की, घरगुती वैगेरे एकट्यानं सगळं मॅनेज करणं, हँडल करणं नव्हतं आणायला जायला वेळं नसायचा किंवा कोण आणून देणारं नव्हतं. फळं वगैरे म्हणजे असं पण आत्ता भरपूर आहेत, खराब होता आहेत, घरात आणून ठेवलेली फळं खराब होता आहेत, पण तेी खाऊ शकत नाही म्हणजे असं असा प्रॉब्लेम झालायं आजकाल.
प तुम्ही विचार केला ना? काही काही स्त्रीया आहेत बरं का त्या स्वतःची व्यवस्थित काळजी घेतात. स्वतःच स्वतः व्यवस्थित मेंटेन ठेवतात. स्वतःच खाणं पिणं, आराम. ज्या त्या वेळी आराम पण पाहिजे शरीराला म्हणजे अगदी चोवीस तास आपण ते हात जुंपलेले असा उपयोग नाही ना त्या गोष्टींचा.
हो हो आहेत, आहेत. पण ऍक्च्युली कसय माहितीये का त्यानी स्वतःसाठी ती वेळ वगैरे काढलाय हो म्हणजे त्या काही झालं काम बाजूला राहील पण आपलं सगळं आधी व्यवस्थित व्हायला पाहिजे असं आहे. ते आपल्याला जमत नाही ना. आपल्याला. आजून जमत नाही, आजून पण जमत नाही.
छी पत्. मला काय म्हणायचे, जे असं मलाज होत नाही असं म्हणणारीच त्यांना मग ते ज त्रासाला सामोरे जायला लागतेयच, मग हे असं होतेय म्हणजे असा विचार केला तर त मानेच मणका क. अ पाठीचा मणका सगळं खराब झालेला आहे. काय वाकू शकत नाही काय नाही कि तीन प्रकारची योगासन, सगळ्या प्रकारची येतात. पण आता शरीर साथ देत नाही असं अवस्था आहे ते.
योगासन ते आपण करूच शकत नाही असा प्रॉब्लेम झालाय आता आहो. आणि जरी केलत तरी पण म्हणजे आपल्याला म्हणजे अशी दुखापत होते हो म्हणजे शारीरिक हालचाल चणे वगैरे जरी आपण जास्त केले ना तरी पण साथ देत नाही शरीर दुखतं वगैरे काय? म्हणजे विपरीतच होतय असं त्याला आपण बी कुठरी स्वतः जबाबदार आहोतच कारण आपण स्वतःसाठी वेळ दिला नाहीये
आणि कसं वाटतं थोडासा निदान आता अजून वेळ आहे आपल्याकडं अजून थोडासा आपण स्वतःवर. जास्त काम करायला पाहिजे. किंवा आता थोडासा जर वेळ मिळाला तर आपण स्वतःकडे लक्ष देण म्हणा. खाणं पिण थोडसं व्यवस्थित ठेवलं ना, या सगळ्या गोष्ट ते नॉर्मल व्यवस्थित होऊन जाणार म्हणजे आपण काय करतोय? ते वेगळं चहान काय होतंय, भूक मोड होते आपली जास्त करून. त्यामुळं आपलं दुसर नाश्ता पौष्टिक काय खाणं वेगळं त्याच्याकडं. म्हणजे दुर्लक्षच होतय, बाई किती सागितलं तरी ते व्यसनच आहे शेवट. ते काय सहज सुटत नाही पण त्या गोष्टीनं दूर
तर काम करत करत एक एक घोट पिऊ शकतो ना? त्यामुळे आपलं ते चालूच असतं काम करत. करत. चहा पिला की झालं. चला परत एक-दोन तास.
माजब.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
नव्वद टक्के ज्या स्त्री येते की नाही, त्या चहामुळे त्यांचे शरीर बाद झालेत. की मजे करून अ ते त्यात तिथं काय होतंय, म्हणजे नाश्ताच तिथन स्किप केला जातोय. चहा नसेल तर बघा आठ साडेआठ वाजता आपल्याला भुक लागली तर आपण तर नाश्ता करू शकतो म्हणजे बरीच माणसं हां आस
आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चहा म्हणजे काय एक काय ते लोकप्रिय पेयच आहे हो. सकाळी उठल्याबरोबर चहा. म्हणजे ते हेच झाले ना आपल्यावरती संस्कार. चालंल दहा मिनटं हा करा कर.